ते येतय हळू हळू बॅटरी डाऊन व्हाय
मी पण हाच बघितला आता म्हणलं चार्जिंग लावून बोलायच तरी म्हणलं स्पीकर वर ठेवता येई ना.
हा तेच नाय म्हणल होय तरी कॉल होतील दोन होतील मग परत लावायच एकदाशी थोड खरय हूं बाई खरच बाई झाली. ही करावं पण म्हणजे हा काम करायला पण मजा येते एक म्हणजे त्याला प्रॉपर असा वेळ दिला ना असं आपल्याला कंटाळा नाय आला वगैरे तर ते पण बरं वाटतय असं की कंटाळा पण नाय येत आहे छान वाटतय करायला पण छान वाटतय काम असं म्हणतात ना कं
ते आता कसं चाललंय कंटिन्यू बोलून बोलून ना तोड दुखायला लागेल. आह्, आता बघा ना आपलं पन्नास पन्नास म दोन तास झाला आपण बोलतोय दोन तासला जवळ पास
हो हो तेच की? हे - तेवढं त्रास म्हणजे ते - आता तुम्ही अस आपण ऍटलिस्ट म्हणजे आपल्या दोघींच कस आता तुमचं पण व्यवस्थित होऊन जातय बोलण माझं पण व्यवस्थित काल ते अस भेटतात एखाद्याला हे ना तुमचं बोलणं होतय ना माझं? बोलण होतय त्याला भयानक त्रास होतोय काय चालूय हे काम असं वाटतय हाह ह हा त्याच्यापेक्षा हे कस आता दहा दहा मिन बोलून एकदाशी सं
आणि काय काय जणींचा मी अनुभव घेतलाय, त्या कॉल करायला त्या म्हण? त्यात आपण मी करते ठीक आहे मग तु आपण म्हणतो ठीक ये करा आणि ज्या वेळेस त्या करून झाल्या, आपण कॉल उचलतच नाहीत नंतर हा मी अस पण अनुभव घेत नाही की आपण कॉल केला ना तर अ म्हणजे त्यातले कमी तुम्हाला म्हटले मी करते, मग तुम्ही म्हणाला ठीक आहे, माझे कॉल झाले की परत तुम्ही म्हणला ना मी करते ठीक आहे मी करते. थांबा थोड्या वेळाणी करतो पण करतच नाहीत? मग ते त्यांची कप् आपल्या तसेच राहतात
मग काय हा त्यांचे पूर्ण झाले की मग तुम्ही त्याचे नाही करणार ना असं
हा मी असं हे पण बघितलंय यावेेळेस तस पण अनुभव आला मला त्या पण, आपण करायचं त्यानी नाही करत असं होतय
होय ना
ते तुम्ही एक करा मी एक करते विषय संपला.
हां मग तेच की दोघींच समान झालं पाहिजे बाई? ठेवला तरी तुझे दोन झाले तर माझे दोन पण झालेत असं तर होतय ना,
ते समाधान वाटतंय ते काय करतात माझे दोन करते तुमचे दोन करा सलग काय नाही तसं ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. एक तू कर एक मी कर असं करायचा, म्हणजे आपलं पण टेन्शन नाही.
हं तेच की ते पाच पटापट आता तुमचे झाले तर तुम्ही ठेवला तर झालं बाई मग परत अ् तुमच्याकडून काय रे झालं आता आपलं थांबलं ना मग आपण त्यांच्याबरोबर एवढं बोललो. आणि तुमच्या म् आ् आपलं आपले नाही झाले कॉल, तर मग किती वाईट
आता आपल्याला पण वाटत ना कि काय पण करून आप् आपलं आपण पूर्ण करायचं आप् वाईट वाट् त ना तर तुम्ही तुमचं कंप्लीट कर् कारण आमच आम्हीच मात्र म्हणणार नाही, नाही गं आणि आपण एकमेकींना ओळखत पण नाही. की आपण हे करत बसायला आणि जर मी तुम्हांला कंटिन्यू कॉल बॅक केला नाही, उचलला तरी पण तेच करू शकत नाही, माझा तर वेळ केलास ना,
होयच की,
सहन पण होत नाही, म् मी बी आतापर्यंत जेवढ्यांना केलाय त्यांना असं सांगीतो तुम्ही करा. मी एक करते. नंतर मी दुसरा, तुम्ही दुसरा असं नाहीे की तुम्हीच दोन करा आणि ‌मी दोन करतोय कसं पण नव्हतं‌.
हा तेच की
समान करूया,
हम्म तेच की हम त्यांच पण झालं तुमचं पण झालं. असं दोघांच पण झालं तर ते बरं पडतय, हा ते का हुं तेच आता एक सारखं आता आपण दोघीच बोलततोय म्हणजे आपल्या आपल्याशी कॉल करायला लागलोय, पण आता तुमचेच पाच झाले असते नी माझे नसते झाले तर किती त्रास होतय तो कि नाही बाई आपले झालेच नाही, एवढं बोलो आपण. आता त्या कधी करणार फोन त्यांचे करून घेतले ना आपले राहिले आपले दोन होवू देत तुमचे पण दोन होवू देत चालतय, हा काय करताय येईल अर्धवट तेच की, ते आपलं
तर काय
हुं तेच की हो ना हो हो बाळा या आता मगाश् आता त्याला घेते की मांडीवर तोपर्यंत हो शांत होतोय तस काही नाही ते लगेच पाजायला घेतलं की तो शांत होतो. हम् ह.
नाही नाही त्याच्याकडे लक्ष द्या हे महत्त्वाचं अ असतय.
हा नाही तेच त्याला, हा तेच की त्याला प्यायला घेतलं की तो शांत होतो त्याच काय नसत. हा असं ती मोठी मुलं असतातच आता जरा हा बाई खाऊ पाहिजे म्हणजे पाहिजे द्या तोंड पटकन थांबत थांबतत
थांबत नाहीत ना ते.
हा हे त जरा हे बरं हाय छोट्या बाळाचं टेन्शन
त्यांना प्यायला घेतलं मांडीवर की शांत होतात.
हां त्यांच काय नसत.
झाला पण शांत त्याच काय नाय.
हो ना छोटी छोटी झोप असते त्यांची काय दोन मिनिटांची झोप
हा तो पाच पाच मिनिटाला उठतोय झोपतोय पा मिनटाला झोपतोय उठतोय मगाच्यापासून मम्मी घेतली होती आता घे म्हणली थोडा वेळ झाला पाझ वगैरे
हा त्याच बघा त्या कॉलच्या नादात त्याच्याकडे दुरल चा उकळायला
नाही नाही नाही तसं कस म्हणू तरी त्याला घेतलंय आता करते म्हणलं झालं की झालं एकदाशी म परत तो हायच की.
होय होय नाही जास्त पण फोनवर बोलू नका कारण की डोक धरत या दिवसात खूप अं कॉल ऍक्चुअली आता माझे पाच झाले की जरा रेस्ट करा उद्या फोन करा बाकीच्याांना.
होय, होय तसच करणार आहे नाही आता राहत
नाही डोक धरत खूप बोलला ना डोक खूप दुखत मग नाही या दिवसात जरा होत तसं.
हं त्रास होतोय ते आपण एवढं आता जीवाला जप पायला म्हणजे पूर्ण शरीराचं वेगळंच झालेलं असतंय ना असं त्याच्यामुळं नाही होत हाय. हो, हम्म. तेच की
काळजी घ्यायची.
हो, ते सगळं काळजी बघ काळजी नाही माहेरात निवांत असते. इथ मम्मी अस
तिथं काय नसतंय होय. तिथं गेल्यावर काय नाही सोडा.
तेच की, ते थोडं तिकड सासरीच गेले की मॅनेज होत नाही. ते बाळाची एकदम आता इथं कस सवय असते ना मम्मी घेते. बाई कंटाळा आलाय मम्मे तू घे मी झोपते असत ना? आपलं पण बोलणं वगैरे तसं नाही तिथे माह हम्म. सासरी हा आपलं आपल्याला ते बाळ पण बग पाहिजे तर सगळ्यांना असतंय, पण ते बाळ होय घरातलं जेवण बघ बर घरातली माणसं बघा मग कु ठ कुणाला वेळ द्यायचा. त्या बाळाला वेळ द्यायचा का काय दुसरं करू शकतोय आपण म्हणजे असं हालत थोडे दिवस तर आधी थोडे दिवस तर अशी हालत होते ना. मला तरी म्हणजे पहिल्या बाळावरून मा एक्सपिरयनस खूप हे झालाय.
हे शांत असेल नाही हा नई त्रास देणार एवढा
अरे तरी पण नव्हता त्रास दिल पण त्याला तो वेळ द्यायचा, घरातल पण बघायचं म्हणजे
हे दोघं असल्यावर एवढं नाही हा आता कुठ लई दिवस आता शाळा हाय. त्याची शाळा असल्यामुळं काही तुम्हाला आठ, दहा दिवस पण खूप झालं लागलं
हम्म. ते गावी म्हणजे पहिला म्हणजे सगळे आम्ही जॉईंटच फॅमिली राहतो ना. त्याच्यामुळं ते बाळ अं घरातली सगळी म्हणजे असं झालतं ना मला, आता नाही यात ऍडजस्ट झालं ना एकदा, तर मग मग काय नाय वाटत.
ऊं हूं हूं. नाही, आत्ता हे सेकंड टाईम तुम्ही तिकडे डायरेक्ट जाताल ना, याची शाळा चालू असल्यामुळे काय तुम्ही राहू शकत नाही.
नाही. आधी तिथं सासरीच जायचंय, मग तिकडे जायचं म्हणजे तिकडे - बाळाचं नाव वगैरे इथे आता महिनाच झाला, आलीय मी. आत्ता महिनाच झालाय. मग तिकडे किती दिवस? कुठे? ग माहे सासरी का? नाही, थोडे दिवसच राहणार. ते बाळाची शाळा आहे. थोडे दिवस राहायचं, त्याचं नाव वगैरे ठेवायचंय. बाळाचं अजून नाव वगैरे नाही ठेवलं. म्हणून तिकडे नाव, बारसं वगैर करायचं आणि मग जायचं ति असं आणिक, लग्न आहे म्हणजे त्यामुळं ते मेन करायचंय, जवळय म्हणजे आहे ना? ते ऊं, ते पण करायचं न् बाळाचं बारसं करायचं न् लगेच जायचं म्हणजे त्याच्या शाळेला पण सुट्टी नाही ना, असं.
नाही नाही, होय.
हम्म त्याच्यामुळंच. हं, नाही जास्त दिवस नाही घ्यायचे. कारण की त्याला सुट्टी नाहीये, लगेच करायच न् जायचं. तो परत तुझे येणार. मी आधी जाणार आहे. सासरी माझ्या. तो तिकडे शालंय आता पप्पा सांगते आता थोडे दिवस, थोडे दिवस राहील तिथे. ते मग आता मग परत निघाल असं करायचंय. म्हणजे दो थोडे थोडे दिवस सगळ्यांनीच ऍडजस्ट करणं जरुरी झालंय, असं झालं. मग काय आता, हो तेच की, हा उन्हाळा म्हणजे अ तरी सुट्टी ही महिनाभरच तरी भेटली माझ्या मोठ्या मुलाला. नाहीतर मग खूप हाल झाले असते. आणि
हा आता उन्हाळा सुट्टी असणारय.
हूं नाहीतर असं आता हे गुण उन्हाळा संपल्यावर वगैरे झालं असतं. तर मग किती हाल होतंय ना की, किती दिवस रहाय लागलं असतं त्या मोठ्या मुलाला माझ्या. आता थोडे दिवस ठेवायचाय. पाणी तो राहणार आहे आता. नाही नाही रहात तो रा तसं नाही काय, प्रॉब्लेम नाय. हा ती पण मी ठेवून आलते त्याला. म्हणजे नववा महिना होता तर मग इथे तिथे आता दोघे असल्यामुळे करायला कोण नव्हतं ना माझं असं. आणि जी ते राहते तिथं असं जमण्यासारखं नव्हतं मला म्हणजे माझी सासू सासरा ना माझी मम्मी अस होत मग तस त्याला थोडे दिवस तिथच ठेवलं पप्पा पशी त्याच्यान माझे दीर आले. मला न्यायला मग आम्ही आलो. गावी आणि तो परत मागण आला असं झालं त्याच्यामुळे त्याला सवय लागली ना मग काय वाटत नाही नाहीतर थोडे दिवस म्हणजे तो पण रडत होता थोडे दिवस म्हणजे रडत म्हणजे नाही. आठवण येते मम्मी तुझी तू ये हा. रोज असं म्हणजे माझे दिवस त म्हणजे तो येईपर्यंत रडत दिवस काढले मी सकाळ संध्याकाळ सकाळ त्याच्या आठवणीयायचं त्याने काय खाल्लं असेल त्याने डब्याला काय नेलं असल.
चालेल मी करू परत तुम्हाला
चालतंय ठीके.